हॅलो, हा बोला क
हा आणि काय, काय करताय?
काय नाही मुलगा शाळेला गेलाय, मुल गी घरात हाय दमवा लागल्या.
होय शनिवार सकाळ ची दोन मुली हे का
मुले येता
हम् आता एक छोटी मुलगी आली ती युके जी लाय मोठी आहे ती तिसरी लाय ती आता येईल
जी आता चौथ लागलाय परवा दिवशी
हा हा हा
अजून तिला गाठलं नाही शिवायला
न का
न तर अंगणवाडीचच पाठव आलोय आणि आमच्या इथ शाळा चांगली न बाहेर पठवायला लागते
हम्म हम्म हम्म
ते धाटच विना माझी पाठवायची आता काय जग कसं आलंय
ते पाठवाय नको
काय हे असं जीव माझ सकाळी एक व्हिडिओ बघितला आम्ही
हा
व्हिडिओ मुळ एवढं जीव माझं हे घलतं झरझरलत अडीच वर्षाची मुलगी आहे
हम
माणसान तिच्यावर रेप केलाय आणि तिला मारून ति टाकलाय आणि त्या घरातली सगळी हुडकाल्यात आणि व्य भाड्या घरात आलाय त्यांच्या आणि त्यांना सांगितलंय मी रेप केलो त्या मुलापुर्ग तर तुमच्या आणि तिथ टकलोय नक्षत्र इंजेक्शन देऊन केलाय मणा
बापर
माझ्या मुला एवढंच कि हो
हो हो आणि सांगत आणि आला म्हटलं अवघडच आहे मग
माणसं पिसाळला ज आता
हो काय नव्हचं मग आमच्या मुलगीला मी बसमधूनच पाठवतोय पुढच्या आमच्या पुढं गाव आहे तिकडे गावाला
आणि ते माणूस काय म्हणतो ना मी काय म जाईन जेलमध्येध्ये मी काय हेऊन माझं काय सपत आहे सगळं याला आली म्हणते म्हणा, मुलीच्या बाप समोर,
हम हम,
काय माणूस कसला असेल म्हणतो मी. असा त्याचा जीव झाला असेल,
झालं का बघा चार मिनटं.
बर चार मिनटं व्हायला पाहिजेत ना?
आवाज कॅप्चर होऊनये हयात,
होय ऐकतच होय काय म्हणून मी पटपट कॉल करून घेतले सकाळपासून, आता हेतन फूड उद्याचा, दिवस पण रविवार सुट्टी, आता येणार ह्या, आज दिवसभर असच की अग, ती ही एकटीच आहेत. आता दुसरी आल्यावर त्याच्यापेक्षा दंगा.
आमच्यात पण असचं आहे. आता ते चार वाजता येतंय,
आ शनिवारी,
शनिवारी पण चार रोजपर्यंत असते, शाळा त्यांचं
हा हा,
आणि हि ज कसं इथं अंगणवाडीत आहे, कानी लवकरच सुटतंय.
होय, आणि काय
तुमच्या कड सगळं.
ऐश्वर्या येत्या काय मग तुमच्या कडं ऐश्वर्या, येत्या हा बोला कि
हा बोला क ऐश्वर्या आता मला सकाळी कॉल केलीती, मी तू पंधरा पंधरा मिनट, बोलूया म्हणून, मग हम् ते काय बोललेच नाही.
आणि काय?